हॅलो! हा मॅडम. नमस्कार हा अ कश्या आहेत मॅडम तुम्ही?
हा एकदम मजेत, तुम्ही कशा आहेत?
एकदम मजेत आहे मॅडम, हा काय चाललंय तुमच्यात म? हा आपण ना आता आपल्या पदार्थांमध्ये होणारी भेसळ‌. हा अगदी ज्वलांत प्रश्न आहे. त्याच्यावर बोलूया का?
चालेल -चालेल हो- हो आजच. पेपर मध्ये वाचलं की गावठी तूप म्हणजे साजूक तूप. अ बा मार्केट ब गायब व्हायला लागलेय म्हणजे केवढी भेसळ होती.
बेसळ होते बघा ना मॅडम असं कोणता कोणताच पदार्थ नाहीये. कि ज्याच्यामध्ये भेसळ होत नाही असं अगदी. हा आपल्या जीवनाची सुरवात आपण सकाळी उठतो तर आपण चहा पासूनच आपली सुरवात तर त्या दुधामध्ये सुद्धा भेसळ म्हणजे दुधामध्ये. हा भेसळवाला अन्न खायला सुर हा झोपेपर्यंत आपण चहा घेत होते दूध पण आता. भेसळ म्हटली तर भेसळच काय पण युरियापासून निरमापासून. आता ते दूध बनवताय आणि ते दुध आपण अ आणतोय घरी आपल्याला आता ते कसं कळणार आहे कि तेअ युरियाचं आहे का काय आहे का भेसळवालं आहे म
लहान मुलं असतात व- वयस्कर माणसं असतात की ज्यांचं अन्न फक्त त दुधहे ते दुस खाऊ नाही शकत मग त्यांच्या तब किती हेळसाण होणार?
हा आणि आपण पौष्टिक म्हणून जर दूध त्यांना द्यायचं म्हटलं तर काय पौष्टिक मिळतय? युरिया खातोय आपण निरमा खातोय.
तुम्ही करा भेसल पण निदान पाणी टाका इतर काही पावडरी वगैरे करण्यापेक्षा तुम्ही पाणी टाका एक वेळ ते परवडेललं ना. ह!
अहो! युरिया म्हेटलं म्हणजे काय झालं ते पण अ खंत्यांना युरिया दिलो ते सुद्धा रसायनिक आपल्या पोटात. हा विषारी पदार्थ विष ये ते एक प्रकारच मग त्याच्यामुळे त्या शरीरावर त्याचा किती परिणाम होतोय पण हे भेसळ करणारे सु आ फक्त पैसे
नाही ते ते पैसे कम सगळ्या लोकांच्या खच लोकांच्या आयुष्याचे खेळ खेळतात येते. ह मग आणि काय काय आपण हे करणार ना आता दूध नको म्हट तर भाजीपाला आणतो तिथे सगळं भेसळ आहे त्यांना म्ह म्हजे रासायनिक खत रासायनिक औषधं सगळी देऊन वाढवले जातात. ताजी राहण्यासाठी रसायनमध्ये बुडवून काढते. त्यात साधे फळं म्हटले तर ते पिकवण्यासाठी त्याच्यासाठी पण केमिकलचाच वापर
हा, ते कार्पेट वगैरे वापरतात आता आंबे झाल. केळी झालं, हे पिकवण्यासाठी कार्पेट टाकतात आणि ते पिकवतात. आणि ते पा आहात. पिकवतात आणि फक्त वरून ते पिवळे होत्यात त्यातून कच्चे असतात आणि जीवनस जीवनसत्व जे असतं ते सगळं नष्ट होत.
काहीच नाही. आपण फक्त आपलं समाधान की आपण ताजी फळं आणली बाजारात तून आणि एक खाल्ली पण त्याचा उपयोग काहीच होत नाही.
हा, आपल्या शरीराला काही पौष्टिक मिळतय का त्यातून जीवनसत्व असे आपल्याला काही गोष्ट मिळत नाहीे आपल्याला पूर्वी अस होतं का मॅडम? पूर्वी असं नव्हतं ना, पूर्वी कसं होत. अ खेड्यापाड्यामध्ये मोठे मोठे घर असायचे. परसबाग असायची. परसबागेमध्ये अ फळ म्हणजे पण भाजीपाला वगैरे हा, भाज्या मिरची झालं, भेंडी झालं, पालक झालं, अशा भाज्या त्याला लावायच्या आणि वांगी झालं हा वेल झाल्या त्या दिलक्याचे वगैरे असे वेल आपण लावायचो आणि त्यातून आपण मला सगळं सेंद्रिय म्हणजे ऑर्गेनिक जे होत ते मिळत होत. त्याच्यामुळे प्रकृती पण किती छान राहत होती ना, मच्छर असायच्या त्यात दूध असायच त्याचच तूप, दही तरी आपण खायचो म्हणजे सगळ पौष्टिक आपल्या मिळायच. च आणि त्या काळातल्या लोकांना पण ते मिळत होत. हा, पौष्टिक जात होत.
हा,
त्यामुळे त्यांची प्रकृती किती सुदृढ होती आणि दिवस दिवसभर काम करून सकाळी म्हणजे होय, सकाळी पहाटे जात्यावर दळण्यापासून बायका काम
सगळं मग कांडप करायच्या, कपडे धुवायचे अ दळण करायचे. पाणी गळत होत विहिरीत.
अ शेंदायला जायच्या पाणी खिचून काढायच्या शेतीचे कामावर घरात एवढं मोठं कुटुंब असायचं. एवढ्या मोठ्या कुटुंबाचा स्वयंपाक
शिवाय त्याच्या एवढं करून पण बायका का म्हणजे प्रसन्न असायच्या कि त्याच्यात थकवा नसायच. का पण आपण आपलं खाणच इतक आहे कि, बायकांच्या पण तब्येतीत त्याच्यामुळे सगळं त्यांना कमी पडत. कॅल्शियम, व्हिटामिन सगळं कमी आता मग त्याच्यामुळे आपल्याला लवकर थकवा येऊन
थकवा येतो. आणि इतर सोयी आपल्या घरात असून सुद्धा आपण एक -दुसरे काम म्हणजे घरातले असे स्वयंपाक वगैरे करताना आता आपल्याला वॉशिंग मशीन ये, मिक्सर ये डिशवॉशर ये. सगळे असल्यावर सुद्धा आपण थकतोय हे सगळ
थकतोय.
त्यामध्ये त्या अपेशा मुळेच होतय ना, बाकी काही नाही. आता आपल्याला जर डॉक्टर सांगतात की, फळ खा. आता फळांना इंजेक्शन त्यांना दिलेलं असतं आणि ते इंजेक्शन देऊन वाढलेले असतात मग ते दूध हा त्याच्या कुठ्र त्या आणि एवढंच नाही लोकांनी आता मेडिसिन मध्ये भेसळ केली. मेडिसिन आपल्याला गोळ्या ज्या आहे त्या हा.
म्हणजे आहेत की नाही ते कोणी बघितलंय ना आपल्याला काय समज त्याच्यामध्ये त्याच्यातले प्रमाण काय आणि काय
हम्म ते सुद्धा नकली आहे मेडिसिन सुद्धा नकली आहे आता. आधी खोकल्याच औषध झालं ड्रग्स आता तर सरकारने तर हेच केलं ना कि हे असल्या असं ह.
ते कारवाई करत पण म त्यांना लगेच बदली होऊन जाते त्यां म्हणजे म आकाश कोणाचा अंकुशच नाही राहत या गोष्टींवर म्हणजे खालीपासून वर पर्यंत सगळ्यांना पैसा पोचतोय ना त्याच्यामुळे सगळं ओके ओके तर त्यांना हे म्हणजे रिमार्क देऊन टाकतात की ओके ओके. त्याच्यात मधल्यामध्ये आपण आपल्या म्हणजे सामान्य माणसाचं खूप नुकसान होतं.
ह.
ना आपण तक्रार कोणाकडे करायची हे पण आपल्याला कळत नाही.
आणि मॅडम म्हणजे पनीर झालं खवा झालं. याच्यात सुद्धा भेसळ आहे नाव मॅडम असं काहीच नाहीय. भेसळ नाहीये खव्यामध्ये बटाट्याचे मिक्स करतात. पनीर मध्ये अजून काही काही मिक्स करतात.
हम्म आणि हो ना आणि पण म्हणतो जाऊद्या आपण नॉनव्हेज नाही खाते तर त्यांना नॉनव्हेज नाही खात त्यांना ऑप्शन काय तर प्रोटन वै हवं मग पनीर खाता पण हे अस पनीर खाल्या पेक्षा मी तर म्हणते नॉनव्हेज
खाल्लेलं बरं तेच ना मग आणि ख खव्यामध्ये सुद्धा ते बटाट्याच पावडर मिक्स करून आणि मग तो खवा तयार करतात. आणि वजन वाढवतात त्याच पैसे कमवतात म्हणजे शुद्ध खव्याचं प्रमाण कमी आणि ते बटाट्याचं वगैरे प्रमाण त्याच्यामध्ये जास्त आणि दिवाळी झालं. झालं असं हे आले सण आले. किती या भेसाळीला तर अजून जास्तच होत येत मग अवधान येत. तेचिनेमा कारण की लोक मिठाई व.
तांदूळ घहू बघितलेत का इतके खडे म्हणजे काय किलो किलोने टाकतात. त्याच्यामध्ये काय माहिती.
हा मॅडम तुम्ही खड्यांचं म्हणताय पण ते प्लास्टिकचे तांदूळ सुद्धा आता येत आहे ना.
म.
प्लास्टिक पासनच हो प्लास्टिक पासून तांदूळ वगैरे तयार करून आणि ते विकले जातात ए तिच्या घरच्या पातळीवर गेलेले लोक. भेसळीच्या बाबतीमध्ये म्हणजे
त पाप पुण्याची काही भीतीच नाही राहिली.
कुठलीच भीती नाही मा लोकांना असं प आता आपल्याला फ म्हणजे भाजीपाला वगैरे उगवायचा म्हंटलं तर आपण आ फ्लॅट सिस्टीम मध्येर राहतो. तर आपल्याला ते काही शक्य होत नाही नाहीत कस हा ज्यांचे स्वतः.
प शेवटी त्या त्यांना शेतकऱ्यांवरती अवलंबून आहेत ना.
कोणतरी राहावं लागत. आता शेतकरी. पण हे करायला लागले पिकना इंजेक्शन द्यायला लागले आता भोपळा वगैरे दुधी भो''--'' एवढा मोठा दुधी भोपळा येतो कधी एवढा मोठा दुधी भोपळा आपण पाहिला होता का. तर ते सगळे इंजेक्शने वाढवलेले खाणार काय मग आपण ना. हा काहीच म्ह हा आता कलिंग देतात. हा ते पण हाईत. कलिंगडला पण दिलेलं असत आणि तो मिरची मसाला. मिरची सुद्धा भुसा मिक्स करतात हा कलर टाक''--'' का तुम्हाला सांगते भुसा सुद्धा मिक्स करतात मॅडम. बुसा मी हा हा. ते करतात मग करायचं तरी काय आता.
कुठे कुठे पुरणार ना आपली यंत्रणा तरी कुठे कुठे पुरणार ना. करोडो लाख ज लोक. ल राहतात तिथे काय क की किती म्हणजे कुठे कुठे काय करणार. आपण तरी काणी काय गोष्टी टाळणार आहे हे नको खायला ते नको खायला पण मस्''--'' सगळ्याच भेसळ आपण ख''--''
खाणार काय करणार. काय असं अशीच गोष्ट आहे ना पण याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. ते ना मॅडम ह्या प्रत्येक गोष्टीला हा आणि प म्हणजे. सगळं म्हणजे प्रत्येकाने जागरूक जर झालं. तरच ह्या गोष्टीला आळा बसणार आहे ह त नाही तर मग. काहीच बळ बसणारे फक्त भेसळ करणारे फक्त आपलं. अ पैसा कमवायचा आपण मोठं व्हायचं म्हणून. कोणाच्याच आरोग्याची त्यांना चिंता नाही कसली चिंता नाही काहीच नाही. आणि दो ह्या भेसळीमुळे अगदी लहान लहान मुलांना सुद्धा अटॅक येत आहे मॅडम.
खरच खरंच मग आजच मी अ पेपरमध्ये वाचल का दोन वर्ष बारक्या. च्या मुलाला. कॅन्सर झाल्या तर बिचाऱ्यांनी म्हणजे अजून तर जग डोळे सुद्धा उघडले नाहीये. हा मग आणि त्या बिचाराला त्याच काय चूक आहे तर हे असं या. त्याच्यामुळे झालंय ना सगळं वाढत. सगळ्या प प्रदूषण आणि याच्यामुळे हे आजार पण वाढायला लागलेत. ना,
तेच ना म ही बेसळ खरंच बंद म्हणा हो तुमच्याशी बोला? मलाही छान वाटलं मॅडम धन्यवाद.
एक एक हो बाय धन्यवाद
धन्यवाद.